हॅलो हॅलो अरे कुठं आहेस आवाज इत नाही नीट.
तिथं आता हत्तीच्या गोट्याजवळ.
अरे आवाज येना झालाय जरा वाऱ्यापासून जरा लांब हु. नाही नाही.
आत्ता आला काय?
हा आत्ता येत आहे माझा येत आहे ना स्पष्ट?
यालाय.
ह ह काय चाललंय फुटबॉल खेळायला जायचं होतं रात्री काय आला नाहीस काय नाही.
हॅलो.
काय?
अरे तुझा आवाज येत झालाय.
आला काय आता?
हा आता यालाय हे धर हे धर, धर. अरे माझी गाडी घेऊन कुठे जात आहेस?
फिरायला फिरायला.
फिरायला कुठे पन्हाळा?
वय येणार काय?
चला की जाऊया.
आ?
जाऊया की चला.
गाडी तेवढडी दुरुस्तीला टाकून याचं तिथं.
तुमची हाय? हॅलो.
घे की चल.
जाऊया की थांब जरा नंतर दुपारी जाऊया की.
दुपारच्या पुढं काय काम आहे?
दुपारी कितीला?
तीन-तीन वाजता.
किती वाजता खरं?
तीन.
आणि तोपर्यंत होईल काय गाडी दुरुस्त संध्याकाळपर्यंत?
एवढं काय सगळं काय इंजिन काम करणार आहे टोटल?
तो पण विषय आहे बा, गाडी लवकर दुरस्त व्हायला पाहिजे.
मग काय करुया भावा? जाऊया की नंतर थोड्या वेळानं.
बर बर किती वाजता?
अ तेच एक वाजता जाऊया एक वाजता बरोबर. एक वाजता जाऊया मग होतय बरोबर संध्याकाळी आणि परत गाड्यांना जाय जाता येतंय आपल्याला. गाड्या टा पण हे जे का म्हणजे रिपेरी करूनच घेऊन यायंच हाय.
टाकून यायचा आणाय नंतर जायचं.
बर, बर मग माझ्या गाडीत पेट्रोल टाकाय पाहिजे माझ्या पेट्रोल नाही बघा तुला माहितय तीस तीसच टाकलंय त्याच्यावर गाडी पळ फिरावली त्याच्यावर पळवलीच नाही गाडी मी.
मग आज हिकडं आलोय फक्त.
आज इकडे आलो आणि मी सकाळी मम्मीला कन दवाखान्यात जाऊन आलो, बाजार केला किराणामाल.
मोठा होऊ नकस चल.
बंद पडल तिथं, बंद पडल तिथं पडलं पहिला सांगतो तुला. मी तुझ्या संग याय एका पायावर तयार आहे जिथं गाडी बंद पडलं, जिथ गाडी बंद पडलं तिथन ढाकलता येतो आम्ही दोघं.
हा मग परवा आल नाही.
मग चालते चल माझं काय नाही ढकलतं तर ढकलतं तुमची इच्छा आहे तर चला.
थांब की एक कॉल तर होऊ दे ह्यो.
मग ह्यो कॉल होऊन दे की एक आपण बोलून झालं का नाही, मग जाऊया.
बर बर.
अ त्या विशव्या, वेद्यानी मला फोन केला. आता नंतर ते बी तुला सांगतो. झोपलय अजून. होय नाही झोपले न्हव का अजून. काय आजू आजु कायतरीे म्हणतं होता बाबा, काय झोपलाय अजून. उठला नाही का एवढा वेळ झालं, तेवढा काय वेळ? आजूभाई मगाशी म्हणत होतं एवढा वेळ झालं झोपलाय अजून. मग आता काय बोलायचं? किती दिवस आहे ती, किती दिवस हाय?
गेला असेल रे तो कॉलेजला. तेजा पे तेजा पेप उद्या आहे की.
हा आजारी होते. उदया रात सगळे आलेत त्यांच्या घरातली.
मग तेच रे उद्या जाणार आहेत ती.
तेच काय माहिती आता काय करत त्यात.
परवाच गेल्यात बघ सगळी.
होय परवा गेल्यात तवर आणि सचिनभाई काल‌ परवा आले आणि फक्त हेनी आज सगळी आल्यात.
अरे हेनी कायच बाहेर एकट्यांना येऊ देतच नाही वाटतं.
चिनमय नाही चिकती. ते आजूभाई गप त्याला वाटतंय आम्ही काय करेन काय सांगता यीना त्याला असं वाटतंय.
हम्म.
त्यामुळे ते बसून देत ना चिन बाय त्याला. अई युवराज गेलं, युवराज गेलं. युवराज बघत गेलंय आपल्याकडं.
होय.
होय गेले ना आयुवराजानी कोण कोण होती.
हळु काय झालेय.
बघत गेली जाता जाता.
ये काय करायचं गाडी टाकायचं यायचं आता लगेच.
बॉल टाकाय जावूया की, लगेच एक झालं की मग आणि नंतर एक फोन करतो मी तुला.
म्हणजे पाच पाच मिनटं आहे पाच पाच मिनटं फक्
ते नाय ना पाच पाच मिनिटं कुठं दहा मिनिटच की
आत्ता पाच वाजून चारच झाल्यात.
होय का? हम्म हम्म. विश्व्या तेनी आता ऊद्या विश्व्या म्हणून माझा मित्र आहे.
हा.
तेज्या संग ही कधी या बघूया ते म्हणजे आज आज आपण करूया सगळं पूर्ण.
आवाज येईना.
आपला इतिहास पूर्ण करायच्या सगळं.
करायचं सगोइत असलं सगळं करायचं.
सगळं नाही आपण फक्त एवढं परा करू शकतो रे.
बाकीचा पंधरा दुसऱ्यांबरोबर.
बाकीचे पंधरा ती दोघं जण मित्र आहेत माझ्या करायच बाकीचे पंधरा.
आ
अस आन तुझ्या फोनून काय बोलतोस? मी ना वा तू बोललोस काय तर कायतर.
हे काय बोल आता.
काहीतरी बोल की आता काय तर बोलत बसायचं.
काय बोलू?
पोवाय जाऊया काय, हे कराय जाऊया, पोवाय जाऊया काय म्हणायचं. पोवाय पोवाय जाऊया काय आपण?
थॉमसला देऊ थॉमसकडे देऊ काय कोण लावून?
हे ते इट श्री चा लवकर. गेली जस्ट नाव
होय.
कुल फिलिंग तेन. जस्ट आत्ताच गेलीत न्हव का हितनं. कुल फिमिलचं कुटुंब गेलं सगळं .
मॅडम आहे.
कुठं
कोलफिलिंग हप्त्याची मॅडम आहे बाळ हप्त्याची मॅडम.
ज्युपिटर घेतल्या मारक दहावीत मार्क पड दहावीत मार्क पडत किती तेजस का बेचाळीस तुमची आची संख्या कारण नाही घर आमचं भरलंय गं काय सांगू तुला.
. मल मी अ पण लायकीचा आहे ब पण लायकीचा आहे क पण लायकीचा आहे. पण मिडत बसले, बघ की.
काय बोलायच आता मीय पण नाही ब पण क पण नाही गेले काय म्हणलं तुसले. तर काय ओ? अ बल दर्शापट झालं दर्शनावर टेवला आठवतून त्यांच्या आजीचा. कसा होता काय बोलायचं आता. अवघडच सगळं.
होय चिनूभाई कधी येणार काय माहित. संध्याकाळी जाऊया की डोंगराव फिरायला.
बघूया चिनू भैया आता पेपर असं येईल तीतना तवा परत नाही मग पेपर मला वाटते झोपलाय रे कोणतं त्यांचं आजूबा मग त्यांच पप्पा म्हणत होतं.
तप्फू पुस्किंग आणि म्हणणायलागेलाय संध्याकाळी हे म्हंटलं त्याला अस काही फोन केलेला तेन.
हा.
तर म्हणती मी चिनाला जमलं तर बोलणार आहे जरा ड्रॉइंग मला रीडिंग कलना झाल्यात.
ते फुफ्फुस मर्दा डोकं हलवतंय त्याला हलवा फुफसाला जाऊन.
मी म्हटलं ड्रॉइंग घेऊन ये की इकडं उगंच नाही लॅमिनेशन झाल नाही कंपनीची ड्रॉइंग आहे.
उगाच मर्दा त्याला येऊन घेऊन जातो तिकडं देत नाही काय नाही त्याला जर सांगत तोंडा ब दिसली गवत्याला जर सांायला लागते आह? हॅलो!
संध्याकाळी गेले तर गौताला फोन लावायच तरी गवत्याला म्हणच्या असं असं काय फूफ स्कीन तिकडच गेल्याचे नुभावला घे.
लगेचिनवायर दिगव टाकलाय गं आपण गवत्या बरोबर सांगते त्याला.
हां.
आता काय वय तसं करायचं गवत्या बरोबर त्याला सांगते कसं करायचं मराठीत इंग्लिशमध्ये.
आता जाऊन बघूया की चिनूबा आहे काय नाय गाडी दुरसली टाकूया.
गाडी दुस लागायचं खरं मा गाडीत पेट्रोल नाही भाऊ तुला खरं सांगतो ढकलत याय तो गाडी तुला मी दाखवतो.
हम्म.
मग काकाच्या गाडीला पेट्रोल सारखा काढून टाकालाय बाईया.
बरं पेट्रोल वाजयला लागली गाडीत.
तू वाच काय यो थांब कि तुला नंतर किल्ली देतो.
अरे बघ जायचं परत यायचं सपला की ढकलत जायचं.
हा म मी म मी म मी तुला होयच म्हटलं म मी तुला नाही कुठं म्हणालोय. मी तुला नाही म्हटलंच नाही नाय हां.
हा तेच तेच आ तेच रोज जाते इथनं जात ना घरसाठीने. थियटर मेळापर्यंत निवांत जाते तिथनं फक्त स्टँडरड जायचंय.
स्टॅडरड वडी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
तो पिक्चर
तोपी म काय चालत्या म झाडत्या झाली मम्मी कडून म मला ऑर्डर कर. .
ये नाही तर तो टाॅपिकच्या स्टँडर वरच, टाकून जाऊन माहितेय इथं आणि परत.
मग हम्म. मग चालते, मग काय नाही.
अ तसं करायचं, म्हणजे चेना बाहेर होईल.
हा काय म्हणलास?
आं?
काय करू नको, क्लच काढलं की मोडल चिनूबाईच चिनूबाई ना आहे चिनूबाई काय समज ना मला चिनूबाईला म्हटलं का कार्तिकला म्हटलं त्यांचं बाबा.
तर गेला असेल पेपरला तर पेपर दुपारी होता का सकाळी काय माहिती.
कामा त हमेशा काही क
आज पेपर होता रे त्याचा आज पेपर होता त्याचा दुपारी.
हा हा त्याची मम्मी तर म्हणत होती अजून झोपलाय बघा.
बिनकामा चा आल्यात मर्दा नाहीतर कसली मज्जा आली असती.
तर काय मारतात ते पशु देतच मारतात त्याला.
बघ की आता नुसता, कुठाईस कुठाईस घरे ग ग.
ये कुठाय कुठाय कुठाय कुठाय कुठाय असं करतय, तोंड घेऊन मर्दा हे काय गं काय काम काम. हा घात कामकीी ह एलाकय जवयसून काय जेवाय बी जाव म्हणला जेवाय बी सोडत नाहीआजी बाहेर. होय अंड्याबदल मी बोलोय सोड, अंड लै हे‌ हाय
होय.
काय तर बोलायचं हा, इथं लै ग या, ये चालतंय ठेव.